हां बोल ना
काय चाललंय बरियेस का
होओ बरी आहे तू
हो मीपण
अगं दिदी मी ना अ थोड्या दिवसांसाठ की अस ट्रिपला जाणार होते तर कुठली तर एज्युकेशनल स्पॉट मला सजेस्ट करना
अच्छा ट्रिपला चाल्लीयस होय अच्छा मगअ अ हे अ मी हेला गेलते बग काश्मीरला
तर तिथं काय आहे अस बघण्यासारखं टुरिस्ट प्लेस कुठले कुठले हायत
हां ट्युरिस्ट मस्त अगं छान आहे ते म्हणतात ना स्वर्ग सेम तसं आहे स्वर्ग म्हणतात ना काश्मीरला स्वर्ग म्हणतात ते सेम म्हणजे स्वर्ग ते म्हणतात ना ते खरंच आहे खूप छान आहे तिथं. आणि तिथं बघ तुला फिरण्यासारखं भरपूर पॉईट आहेत
कोणते कोणते जरा सांग ना म्हणजे मी नोट करून घेते आणि मग त्यानुसार प्लॅन करू
हो हो सांगते की गुलमर्ग एक काय बघ आणि अ
तिथं काय आहे बघण्यासारखं
गुलमर्ग ला तो असं बर्फच आहे तिथं सुद्धा बर्फ आहे बर्फ आहे आणि बर्फाचा ते म्हणजे आपल्याला ते अ सगळं घालायला देतात कोट वगैरे, हा. म्हणजे कसं बर्फामुळं ते थंडी थंड असतंय ना. त्यामुळं त्यांचे चीट कोट मिळतात. ते कोट आपण घालायचं आणि मग ते बर्फात उतरायचं. असं आहे आणि डाल लेक लेक हाय डाल लेक म्हणजे अ तलाव आहे आणि त्या तलावामध्ये अ त्या असतात बोटी आणि बोटी मध्ये तुम्हाला राहायला असतं.
राहायला म्हणजे स्टे प्लेस असते का
हा राहिला असतं आणि तिथं म्हणजे सगळं ते असतंय हॉटेल कसं असतं सेम तसं त्या बोटीमध्ये हा बोट तं हॉटेल बोटी मध्ये स सेम हॉट टेल सारखं असतंय रूम असते. तुम्हाला सगळं हॉटेल सारखं तावरण ज्या जेवण वगैरे सगळं आणि अ मम् पहेलगाम मध्ये पण तुम्हाला असं म्हणजे बर्फ छादीतचं आहे सगळं सेम मस्त असं गार्डन वगैरे आहे. आणि उंच उंच झाड ते असं हाय.
आणि मला
म
टुरिस्ट स्पॉट चांगला जिथं म्हणजे एक्सेसरीज किंवा ज्वेलरी असं भेटतील.
अ ज्वेलरी मग ते धा हे सांगित नाही ना ते डाल नेक सांगितल ना तुला त्याच्यामध्ये एक बोट तिथनं फिरायला असतंय आणि त्या पाण्यामध्येच पाण्यावर अशी दुकानं हाईत. म्हणजे ज्वेलरीची, कपड्याची दुकानं हाईत.
ह म्हणजे तिथं शॉपिंग स्पॉट पण पाण्यातच आहे का?
हा हा. शॉपिंग पॉइंट पण पाण्यात मध्येच आहे आणि नंतर ते पिक्चर मध्ये दिसतात बघ आपल्याला असं फुलांचे एकदम असं ला लाल, पिवळी वेगवेगळ्या कलरची
हा व गार्डन टाईप
हा गार्डन टाईप पण स म्हणजे असं सगळे एक तर एक कच असं गुळाल लाल गुलाब
हा हा हा हा. म्हणजे अरेंजमेंट पॅटर्न्स म्हणतेस काय तू?
बन्नी हा. आपल्याला हे जे ते अवि, हॅलो.
अ हा हा मला आवाज येतोय ना.
आपल्याला विकत मिळतात ना गुलाब? हा हाय. हॅलो येतोय आवाज?
हॅलो मला आवाज येतोय बोल ना. तू.
आपल्याला जे आपल्याला हे मिळतात ना गुलाब, वि कतचे गुलाब मिळतात बघ. हा त्या गुलाब ते कसे गुलाब असतात तसे ते तिथं झाडं असतात त्याला काहीतरी नाव आहे. त्याला काहीतरी ना आहे ग पण मला आता ते सध्या लक्षात नाहीे.
अच्छा असून दिला आम्ही तिथं गेल्यावर बघूच
हा मग कर तू. प्लॅन.
हा प्लॅनिंग तर करायचं आणि बजेट काय राहील? जरा बजेट फ्रेंडली काय असेल तर सांग.
बजेट तसं थोडं जास्तच होईल, कारण ते कसं आहे पॉइंट छान आहे तिथले आणि जायला यायला भरपूर म्हणजे हे आहे तुम्हा ला असं
त्यांना
मी विमानाने गेलेले गं. विमानानी गेले. हे मी असं म्हणजे मी स्वतःच्या च्या वरती गेलेले म्हणजे खाजगी हेज्यातन मी काय बस वगैरे किंवा तसं हे म्हणजे जातात ना लोक मिळून हा हा का कंपनीतले कंपनी द्वारे नाही पण मी आपलं आई व म्हणजे गेलो. तोस आहे फ्रेंड्स वगैरे सगळं असं गे
अच्छा म्हणंतरी
हा पण छान आहे तू जा तुला म्हणजे तरी मला दहा पर्यंत आलेला ना. दहा म्हणजे तरी कमीच आहे खरं सोड आता त्या वेळेला मी गेलेले आता थोडं कमीच असेल कारण सीझनला जास्त असते, मी सीज जनला गेलेले.
पण असते का, त्याचा सीझन म्हणजे कोणता-कोणता सीझन असते?
आणि म्हणजे कसं जाणं येणं तुला फक्त मी सांगते ते एवढं ब
जाणी तिकडे जाज आहे.
तुम्हा
मग मी तुला ऑल राउण्ड खर्च सांग
तर एक दहा-पंधरा हजार म्हणजे आता तू काहीतरी घेणार?
हा
असं वीस
त्यानी वेगळं बजेट बनवाव लागेल आणि स्पे
आता तुम्ही आ सगळे म्हणजे हेच जाणार आहे ना मित्र वगैरे
फ्रेंड्स-फ्रेंड्सच जाणार आहेत हा. हो हो
हाव
मग असं म्हणजे असं हेच स्पॉट सांग जिथ असं कमी बजेट मध्ये स्टे असेल फूड सप्लाय असेल ते सांग ना. हॅलो
कौन तुम्ही जाऊ शकताय ना.
फूड सप्लायच स्पॉट सांग इंडियन फूड जिथं चांगलं म्हणजे त्यांची स्पेशलिटी
स्पेशालिटी त्यांची अ हे राईस आणि तिथलं प पेय त्यांच एक प्रकारचं पेय असतंय आणि फळा त सोलापूर आणि खाण्यामध्ये जास्त करून त्याच फूड मध्ये अ
खाण्यामध्ये
जास्त करून तेच आहे हे काजू सफरचंद आणि राईस
तसं कुठला राईस
करून त्याचं तेच आहे राईस वगैरे हा त्यांचे व वेगळ्या प्रकारचं ते
अच्छा
बुंनाजी राईस
आता तिथं समज आपल्याला कपडे खरेदी वगैरे करायचे असं कपडे खरेदी करायचे असतील तर कुठला चांगला स्पॉट आहे
हा तुमची
शॉल
शॉल तिथं प्रसिद्ध शॉल आहे तु म्हणजे सगळ्या म्हणजे तू जसं बघायला जाशील ना तसं प्रत्येक म्हणजे आपला इथं कसं आहे सेम तिथं तसंच आहे रस्त्याला लागूनच त्यांची असं दुकानं असं कंपन्या पण असतात त्यांच्या म्हणजे जे तिथं हातानी तयार करतात ना आणि लाकडी त्यांनी हात हा हाताने बनवलेल्या परत ते लाकडी वस्तू आहेत त्या सुद्धा प्रसिद्ध आहेत. परत शॉल प्रसिद्ध आहे आणि तुम्हाला त्यांचे कसे त्यांचे पोशाख असतात लॉंग सगळं हा त्या टाईप मध्ये तुम्हाला
च असेल जास्त करून.
जास्त ऊलन मध्येच असते.
त्यांचे त्यांच्या तिकडच्या वेगळ्या मेंढ्या असत त्यात ना. हा त्यांच्या वेगळ्या मेंढ्या असतात. त्या मेंढ्यांच उल त्या मेंढ्यांच्या ह्याच्यापासून, ते बनव तात.
अच्छा, तेज आणि अजून अ तिथली म्हणजे तू म्हण लीस ते पेय स्पेशालिटीय आहे तेची काय खासियतय. म्हणजे कशानं तयार होतय ते.
हम्म.
फळाच असतय, का कुठल्या तर ज्युसेस मिक्स करून तयार केलेलं असतय कशाच असतय.
खुर
हॅलो.
हॅलो. हॅलो.
हॅल
ते पेय कशाच बनलेलं असतय. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.